हा हॅलो,, हा हॅलो, मी, हा, मी पण बोलतेय, ताई,, ह, तेच म्हंटलं,, आपल्या ग्रुपमध्ये पाहिलं ना,, हा, हा, बरं बरं तुम्ही काही, प्रवासात आहे का?
नाही,, प्रवासात नाहीये मी, आवाज तसाच येतोय याच्यातऽ
तसच येतोय का हा ब बर बर मी तेच म्हंटलं आपलं तेवढीच ओळख होती ना बोललं तर हा
पंदापून राहता का
नाही नाही, मी इथं,, ह्याच्यातऽ छत्रपती संभाजीनगर,, हम्म,
बापरे,, खूप दूरुन आला,
हा, आता काय सगळं इथून, तिथं ग्रुपऽ असं, हे असल्यावर असतच ना,, हा, इिकडची तिकडची ओळखीऽ खिच्या असतात ना मग त्याच्यामुळं कसं अ होतच तस कॉन्टॅक्ट तर मी म्हंटलं तर आपल्या ग्रुप आहे
नाही आता तुम्ही कॉल केला ना तर मला नंबर माहित तुमचा मी करन तुम्हाला थोड्या वेळाने किंवा मग उद्याा
हो हो चालेल ना मग असं एकामेकाला कसं कॉन्टॅक्ट केलेलं बरं राहत हा हम्म तुम्ही काय करता जॉब करता तुम्ही जॉब करता का
नाही माझं स्वतःच दुकान आहे शॉप आहे ज्वेलरी लेडीज जनरल गार्मेंट पार्लर पार्लर मोठा आहे माझं स्टेशनरी झेरॉक्स लेमिनेशन आणि रिचार्ज शाळेची पूर्ण उपयोगी वस्तू
हो का खूपच छान आहे हम्म चांगले नाही
वाईफ म्हणून चालवतो आम्ही आम्ही हा हि एप आत मध्ये माझा पार्लर आहे आणि बाहेर समोर हे रस्ता कॉर्न
हो का. बरं आहे ना. मग छान आहे कार्य अ हो हो. मी माझं कस आहे. आपलं हेच मी जरा आपलं दुसरं करते मार्केटिंगच. ह नाही नाही रियांश नाही. हे आमचं वेगळं आहे. हे आमचं ड्रीम इन्स्पायर आता जस्ट चालूच न जानेवरी मध्ये झाले आहे नवीन जानेवारी पासून चालू झालं. म्हणजे जानेवारीच्या पंधरा नंतर चालू झालेले हा.
चेन सिस्टीमच आहे ना हे.
हा हा तसच असतं आजकाल.
इन्व् इन्व्हेस्टमेंट किती केला मग तुम्ही याच्यात?
हम् इन्व्हेस्टमेंट आपल्यावर आहे मनावर आहे. पण शेतीचे वगैरे एक छान आहे अं.
त्यात ना एवढ इन्व्हेस्टमेंट केला तरी आयडी ग्रीन होईल असं वगैरे.
हो हो ते तर सगळ्या ह्याच्यातच सगळ्याच ह्याच्यात आहे. अ ह्याच्यात आपलं सात हजाराणी आहे स्टार्टिंग सात दहा. आणि एलिमेंटच ऐकलंय का तुम्ही?
इ एम आय इलेमेंट इलेमेनट इलेमेनट जेव्हा आहे. पहिल्यांदा आली होती ना. तर माझ्या मैत्रीणी घेत तर मला तिन जॉईन केलं होत. पण जॉईन कमी का ग्रीन आयडी वगैरे केली नाही. फक्त दोन तीन हजार रुपये दिले होते. काहीतरी तर सगळ्यात पहिले प्रोडक्ट मिच विकून दिले होते. त्यात तीती है.
हो का,
कारण की तुम्ही ऐकल असेल एस टी सी ते महलले महले. रुपाली महल्ले माझी म मैत्रीणी कारण लढते
नाही आता मी त्याच्यात ह हा. आता मी कसे त्याच्यामध्ये होते. पण आता मी ते थोडं थोडस बाजूला आहे. फक्त युज युजर म्हणून आहे. पण आयडिया आमची ग्रीन आहे. सात आयडीने आम्ही स्टार्ट केलेला येतो बिझनेस आम्ही ला लाख लाखापर्यंत घेतलेल्या आहे. शॉप्या लाखाचे पन्नासचे आता इथं तसं नाही. इथं स्पॉन्सरिंग इन्कम आहे. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप छान बेनिफिट पण श शेतीच वगैरे खूप छान आहे हम्.
हा पण मी आता कस आहे माहितीे का इलेमेंट त्याच्यात नाही ईवेलणेस याच्यात आहे मी त्याच्यामुळे मला काही याच्यात सांगू का आहे सगळें प्रोडक्ट चांगले पण काही केले लवकर रिझल्ट येतात. काही केलेत देत नाही. तर मी कशातच काही नाही लाग खाना कमवल्यापेक्षा अस वाटते बा आपण फक्त यूज करायला हेला तेला लागते. मग समोर आपल्याला इग्नोर करतो. कॉल नाही आपल्य माग एक काम राहते का. मग घरात आपले भांडण लागतात. मिस्टर म्हन तू वेड देत नाही घरात आपलं काम नाही होत. मग आपल्या प्रकृतीवर परिणाम पडते येईल का आहे. समोरचा जॉईन होईन तेव्हा होईन. तुम्हाला मी मनातले एक विषय एक खरं सत्य सांगतो. कंपनी कितीही चांगली कोणती असल ते म्हणते की तुमच्या आणि मण अ हे राह ते. तुमचं वारसदार राहते. त्याच्यात नाहीत. मग तुम्हाला पैसे भेटतात. पुढे चालून. नॉमिनी वगैरे सगळं राहते सगळं सगळं एक्झॅक्टली बरोबर आहे. पण समोरच आपण आपल्या ऐपतन आपण सात सात हजार आठ आठ हजार आता अशा बाया पाहिल्या कि ते भांडेि घासतात तो हजार रुपया फक्त भेटेल ते चार घरचे भांड्याचे अशा लेडीज नाही करू शकत ना जास्त महि्याभरात त्या नवरऱ्याचे सपोर्ट नसतेड्रिंक करतात तर कारणी सोशल वर्क राय ना तर माझ्या हाताखाली अशा महिलांची दुखणे आहे म्हटलं ज्यांना वर्ष वर्ष साडीने घेतलीत एकक ना. लेकराच कररू राहिले पण ते लेकरामुळे ऍडजस्टमेंट करून राहिले नवऱ्यासोबत आता क अशी परिस्थिती झालेली आहे ला. मनातली एकच गोष्ट बोलतो अशी गोष्ट झालेली आहे आता की ज्या मुली लग्नाच्या आधीपासून सुखी राहात लफडे करतात बाहे चार चार पोरा संघ चार चार पाच पाच पोर फिरतात ए्जॉयमेंट चांगलं करतात. त्यालेच नवरे चांगले भेटतात आणि आज आज आपण प्रामाणिक प्रामाणिक राहून राहिलो आपण आज आईच्या घरी वाकड्या तिकड पाऊल पडलं कधी आणि आपलं नाव आहे पुन्हा आपण घरगरहस्तीत चांगलं आहे आपलं सुग्र नाव आपण स्वयंपाक का सगळ्या गोष्टीत आहे पण तरी नवरेल कदर नाहीे.
हो बरोबर अगदी.
अशा अशाईलेच नवरे खराब भेटतात.
हो ना.
हा आणि राहाला मग आता आता तुम्हाला सांगतो राहाला याचा प्रश्न नेटवर्क मार्केटिंग मान्य आहे तुमचं सगळं आहे मला बरोबर पण
हा.
जॉईनिंग कधी होईल आम साईड कधी ग्रीन होईल झाल्यार तमरता कधी ग्रीन करील तोपर्यंत आम्ही वाचतो की मरतो. काय सांगताय ते
नाही नाही बरोबर आहे ते नाही त्याच कसं आहे नाही. नाही नाही ह्या आयडीचं पण आहे ना तई हे कसं असतं ग्रीन करायचं. ते सिस्टमनी करावं लागतं म्हणजे आपलं पहिलं सेल झालं ना त्याच इन्व्हेस्ट. ख आ. थोडंसं डोक्यानीच करावं लागतंय पण तुम्ही म्हणताय ना ते काही चुकीचं नाही एकदम सगळं बरोबर आहे. कारण तसच आहे सिस्टम आणि वरच्या लोकांनाच होती इन्कम आप
आणि हे सांगो का तुम्हाला सांग. तो इलिमेंट मध्ये माझी मैत्रीि नाही पण तिच्या ववरचे जे होते ते इतके वदमास होते. सरवळ सांगतो तुम्हाला मी की आपल्या जाड. आम्ही दिलेल्या स्वतःच्या खलीला आ्हाला दाखवे का आपण काही पाहू शकतो. ते रिएं मध्ये कून लागली पाहून
शंभर टक्के बरोबर.
मी रियानशा हर्बल लाईफ मध्ये माझ्या एवढ्या आहेत पण हरबललाचं रिझल सांगू तुम्हाला कस आहे एखाद्या बाईच एकशे. किलो वजन आहे तिन हरबला लाईफ चालू केले पंधरा दिवसाच्या दिवशी साडेसात हजाराला भेटते. कांनी ना केला बी खर्च जाऊ दे आपल्या प्रकृतीशिवाय काही पैसा मोठ. हा नाही ह अशा मां माइंडसेटच्या महिला करतात त्यांनी जर हा खर्च केला. तर त्यां तीन महिने केल्यावर त्यांच जेवढं पाहिजे तेवढंच ते वजन करते समजा. त्या तिलाज पन्ना किो पाहिजे तर पन्नास किलोर्यंत आणन. तीन महिन्यांचा कोर्सही पूर्ण होईल पण जेव्हा ते सोडते ना. ते एकशे वीस सोमर जाते तिचं वजन मग
पुढं जात नाही हर्बलचा हाच प्रॉब्लेम आहे अ पण आपण कसं आहे.
दादानी मला खूप वे जॉईन कराचा प्रयत्न केला. म एकच म्हटलं माझ्या मैतिणीगीन तेवढं आहेत म्हटलं एक तीन चार झजन तर मैत्रणी आहे म्हटलं माझे त्याच्यात. आणि तु्हाला सांगू काही चांगलं नाही म्हटलं इतका पैसा ते माझ ददाना स्वतःा स्वतःच्या घराला खर्च नाही लावला सगड गड्डे पडले. त्या पोरीच्या लग्नान तर घरायला खर्च नाही पण अडीच लाख रुपये त्याच्या इन्हेस्टमेंट केली काय भेटलं काहीच नाही. वरच्या लोकांना खाल्ले सर्वे.
हो बरोबर त्यांनी त्यांचा आयड्या लावल्या असतील, त्याच्या ठिकाणी.
आयड्या नई याना शॉपि उचलली, येना शॉपी उचलली की नाही शॉपी, म्हणजे दोन तीन वर्षात शॉपी जे उचलली त्यांना. साडेसात हजार साडेसात हजार चांगला पेमेंट होता त्याला. त्याला वाटलं बा आपण चांगल्या पोझ वर पोचू, म्हणजे ते एस पी वगैरे पॉईंट असतात ना ते जोडण्यासाठी खर्च केला, पण काहीच फायदा नाही झाला त्याला.
हा हा.
मी सांगितलं, मला काहीच नसते म्हटलं. तुम्हाला म्हटलं जे कमी एच्यामध्ये हे. जे हे बा हे काम कोणाचं आहे, रिटायरमेंट झालेला माणूस. त्याच्या घरात खाची सोयपूर्ण आहे. कामधंद ए हाय आणि त्याचा म्हणजे कॉन्टॅक्ट बिझनेस चांगला आहे. कॉन्टॅक्ट चांगला आहे त्याचा. मी रिकामा आहे बा.
ऑलरेडी सेट आहे ज्याच इन्कम चालू आहे ना, त्यांनी हे साईड करू हा कर केले.
प्राध्यापक, पोलीसवाला, मिलिटरी मॅन अन एक प्राध्यापिका. किंवा मग एखादी गव्हर्मेंट सर्व बँकेची. हे जर रिटायरमेंट झाली साठ वर्षानंतर हे लोक काय करतात, घरात तर पहिले ऑर्डर दि जायले पेन्शन येते कामाल जायची गरज नाही. मग काय करता मग याच्यात इन्व्हेस्ट करा थोडासा हय डिग्रीन करा. मग आपल्या लोक जवळ लोकाला बात घेते. कारण की किती म्हणतात तर त्याची पोस्ट असते पोस्ट असते पोस्टच्या माध्यमातून खूप कोन्टॅक्ट असतात त्याचे. हेच लोक करू शकतात, कारण की उद्या चालून त्या लायडीवर पैसे नाही भेटले. तरीही ते लोक काय करू शकतात माहिती आहे का? आयडीवर पैसे नाही भेटले तरी, ते लोक उपाशी राहत नाही.
त्यांना काही प्रॉ फरक पडत नाही ना. आपल्या सर्वसाधारण लोकांना जास्त फरक पड
आपल्यासारख्या गरीबाच्या एखाद्या दहा हजार रुपये पेमेंट, त्याच्यातला तिनं सहा हजार रुपये तिला आयडी ला दिला. तर कस मॅनेज करेल ती. कस मॅनेज करीन जर तिचं घर भाड्याचं असलं तर. आ दरि यांचा आज खूप मोठा सेमिनार होता. वन डे ट्रेनिग होती ता आज. आज नांदेडमध्येध्ये रियांचा वन डे ट्रेनिंग होता. अ- ट्रेनिंगमध्ये जो मेन मालक आहे ना, तो येणार होता.
हम्म हम्म.
येणार होता की नाही सी एम डी. तर मला माझ ज्या दोन तीन जण आहेत महिला, त्या भांडी घासतात. मूल नवऱ्याचा सपोर्ट नाहीेय, कामाला नाहीये. हा बेरोजगार आहे त्याचे नवरेतेला एके त्रास नाही देत ते घरात सभाळून घेते नवरा. पण त्याला काही काम नाही. आता इले आहे पेमेंट स सहा हजार रुपये पेमेंट हाय तिला मोजून. तर सहा हजार रुपये पे पेमेंट असल्यावर हजार रुपये ते भाडं देईन, मुलाची मुलीचे शिक्षण करीन. तिला म्हटल बा पार्लर शिक माझ्याकडे, मी सोशल वर्कर आहे ना माझ्याडे गवर्मेंटच्या योजना माझ्याकडे आलत्या पहिला अजून मी चालू केल्या. मला म्हणजे म प्रॉब्लेम आली होती थोडीशी. त झाली नाही तर आता आता चालू केलं म्हटलं गव्हर्नमेंटच्या योजना. तू म्हटलं ये म्हटलं तिला पार्लर कराय लावल म्हटलं दोन हजारात पार्लर तुझं पार्लर चालू होते किट्ट गव्हर्नमेंटात देऊन बई सहा हजार दिले तर. सहा हा स काय पाहिजे ते? ह टॉप्स मध्ये पाहिजे का? देऊ रे दाखव देऊ. याच्यातले दाखूया. तर म्हटलं आता कस गवर्नमेंटच सर्टिफिकेट प्रोवइड आहे. त्याच्यानंतर किट प्रोवइड आहे. तुम्हाला मी जे शिकवून राहिली, पाच तुम्हालाही एक्स्ट्रा चार्ज करू राहिली. पण तुमला मी असं शिकवू राहिली कि तुम्ही डायरेक्ट पार्लर टाकू शकता घरात. चारशे रुपयाचा आरसा अन अडीच हजार रुपयाची चेअर. नाही नाही दोऱ्यापासून सगळंच त्याच्यात आहे ना.
हा बरोबर, मग सगळं, हां नाही खर्च काय म्हंटलं, एक्स्ट्रा नंतर पण संपलं, तर हे की नाही?
हो.
खूपसं म्हणजे, स गव्हर्मेंट सपोर्ट खूप आहे, पण ते लेडीजच्या लक्षात नाहीयेत, कसं करायचं, काय करायचं. आं, हम्म.
त्याच्यापेक्षा छोटे नाही आहे, ताई. ब्लॅक पाहिजे नाही, हे ना, तेवढे नाहीच आहे. तेवढेच आहे ताई, चालू ठेवा कॉल काय.
हो हो, चालूच आहे माझं कॉल. हाव, हो हो. नाही, तुम्ही फारचं बोलक्या आहेत हो ताई. हं, तुम्ही फारचं बोलक्या आहेत.
किती दिलं? ते दहा रुपयाचे. हे बोल, कसं आता हे आपल्याला कसं आहे? तेला बोलल्याशिवाय माहित कसं पडल समोरच्याला?
हां, बरोबर. आपलं काय आहे, काय नाही आणि एक ओळख होते. बरोबर हे. हम्म.
हेम, हे चाळीसच. हे किती? तीस रुपये. दोन देऊ का मागं? हां, दे मग दहा रुपयाचा आहे, ते जोड दोन दे दोन. हां, असंच असतय ताई. म्हणून मी तिला काय म्हटलं, आता ते गव्हर्नमेंट म्हणजे कामाला जात ते बरोबर आहे? कामाला जाते आणि कामाला जाऊन मग हप्ता भेटते. तिला हजार रुपये, बाराशे रुपये काहीतरी हफ्ता भेटते. आता ती जर आयडी ग्रीन करीन. तिला एकच म्हटलं मी, ते जाऊ न को म्हटलं तू, कारण की माझ्याच टीम मधली आहे न ती. ते जाऊ नको म्हटलं, कारण कसं आहे, इथून तुला हजार रुपये जायचे एका जनाचे लागतात. मग तुझा मिस्टरांना दोन हजार रुपये तर द्याव लागतंय, म्हटलं. तु पहिले पार्लर चालू कर.
हा, मग ठेवता येतं ना साईडमध्ये.
हां, मग नंतर करता येते म्हटलं, आपलं काय तर.
आणि एक कसंय हे हे अ रियांच पण हेल्थ ड्रिंक म्हणा. तुम्ही दुसरं, अ. हो. ते एक अ आप लं चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी